हॅलो हा ताई नमस्कार हा काय म्हणता काय चाललं मजेत आता मुलांना सुट ते असतील ना
हो सध्या सुट्ट्या आहे. आता नुकतीच च चालू होणार ये. शाळा.
हो ना हा मग मुलांना सगळे अ याच्यावर असतात. टी व्ही वर मोबाईल वर असतात.
हो कंटिन्यू जशी शु सुट्टी लागली पहिल्या दिवसापासून की बोर होतय.
हो ना अ हो त म त्याच्यासाठी काय करता येईल कारण एवढा फोन देण पण बरोबर नाही आणि त्यांचे डोळे ही नाजूक अस तात ना दृष्टी अजून अ तयार नसते झालेली तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय आपल्याला उप क्रम म्हणजे तुम्ही काय काय करू शकता. किंवा कोणी काय केलं पाहिजे.
हो अ शक्यतो मी त्यांना अ असं अ अ काहीतरी ऍक्टिव्हटीमध्ये ये करून ठेवते. बिझी करून ठेवते आपण म्हणू शक तो पण ह्या वेळेस मी विचार केला होता की, त्याला भोसल्याला टाकू मिलिट्री स्कूल ये. त्यांचा समर कॅम्प अस त. तर त्या समर कॅम्प मध्ये तो पंधरा दिवस गेला होता. आणि तिथे फिजिक कल ऍक्टिव्हटी ये आपल्या खूप असतात. आणि फोन अजिबातच नाही. पंधरा दिवस आणि स्व ताला स्वतःच्या सगळ करना हो मैदानी खेळ सगळे असे व्यायाम योगा अ आपल पोहणं व गैरे सगळ्या गोष्टी त अ म्हणजे ते अ खेळ पण आहे आणि ते त्यांच स्वतःच सकाळी लवकर उठून आवरणं वगैरे सगळ्या गोष्टी करण. त्या सगळ्या गोष्टी होत. हा त त्याच्यामुळे तो शिस्त लागते. हो आणि पंधरा दिवस म्हणजे बिना फोनचा अजिबातच फोनला हात नाही. किंवा टीव्ही नाही. किंवा काहीच नाही. तर पंधरा दिवस हो आणि त्यांना ती सवय लागते जशी घरी आला तरी तो अजून तेवढा मागत नाहीये फोन वगैरे
हा हा पंध दिवस म्हणजे ती सवयच तयार होते नाही का त्यांची आणि त्यांना ना त्यातली मजा पण कळते की आपण जर मैदानी खेळ खेळलं तर किती मजा आहे त्या ण आपण आई वडील म्हण पण कु क प आहे त्यांना कारण आपण पण स्वत असतो त्याच्यावर त्याच्यामुळे आपल्याला तेवढा अधिकार राहत नाही मुलांना सांगण्याचा एक तर मग आपण पण बाजूला ठेवले पाहिजे ते मोबाईल आणि मग त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आप ण किंवा च्या बरोबर काहीतरी विज्ञानाची खेळणी वगैरे तयार करणं किंवा तसे प्रोजेक्ट तयार करणं किंवा त्यांच्या त्याच्याबद्ल बदल बोलणं किंवा निसर् घेऊन जाण त्यांना आणि निसर्ातल्या गमती जमती दाखव कारण शेवटी कस आहे कि ते निरीक्षणतून शिकणार आहेत ना पुढे निरीक्षण कसं करायचं हे पण लहानपणीच शिकवावं लागत
हो मग तेच जसं आपण बघितलं आ भोसल्याला टाकलं तर तिथे त्यांच्याकडे खूप मोठे अ आपलं मैदान होतं खेळायचं जे त्याने कधी बघितलं असत नव्हत मोठ्या शहरात आपण आता बघितलंय की छोट्या जागा झालेल्या आहेत शाळेत सुधा त्यांना मैदानच नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांना तशी खेळ कशी खेळायचे तेवढ्या अ मैदानामध्ये ते त्यांना शिकायला म्हणजे त्यांना चांगलं वाटतं त्या गोष्टी ह तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न
म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणचे समर कॅम्प त्यांनी केले पाहिजे की ज्याच्यामध्ये थोडेसे डव्हेंचर गेम अस क त्यां मैदानी खेळ असतील किं सळे त्यांच्या बरोबरीचे मुलं त्यांच्याबरोबर आणि ते वेगवेगळ्या गोष्टी तिथे करतील किंवा बोलतील गप्पा मार हो ना तर तसेच काही आहेत खेळके जस की अ त्यांना गोष्ट तयार करायला सांगायची कोणती भाषा अस एक वाक्य आपण द्यायचं त्यांनी पुढचं वाक्य टाक म त्यां ती वाढते नाही का म्हणजे बोलण्याची सुद्धा लिहिण्याची सुद्धा विचार करण्याची पद्धत जी आहे ती बदलते आणि थोडा वेळ तरी ते मोबाईल पासून
दूर राहतात हो आणि ते मला वाटतंय ह्या जगात आता खूप महत्त्वच च झालंय की ते तसही अ बऱ्याशा गोष्टींसाठी त्या गोष्टींवर अवलंबून आहे मोबाईल झाला किंवा काही झालं ऍक्टिव्हिटी साठी तर ते हो बुधिबळा
आहे की त्यांना छान विचार करण्याची ही मिळते नाही दिशा ना तर ते एक छान आहे पूर्वी आपण पत्ते खेळायचे सगळे जण पत्ते खेळायचे तर ते सुद्धा असायचं ना सगळे जण एकत्र येण गप्पा मारणं आणि ते बरो बर तसं त्या पत्त्यात नियम असायचे त्यांचे आणि त्या नियम खेळायचं असायचं आपल्याला नाही तर ती एक एक मजा होती ती पूर्वी तसच पूर्वी ना अ मुलांसाठी सुद्धा अशे गोट्या खेळायचे. नंतर मुला ते विटी दांडू खेळायचे. नाही का तर तर तसे सुद्धा खेळ होते.
ह्यांना माहितीच.
ज्यांना माहित नाही हो तर त्यांच्यासाठी वेगळे का असे ना पण आपण काढले पाहिजेत. अ आणि ते विटी दांड नाही पण असे काहीतरी खेळ काढले पाहिजे की जे मैदानावर किंवा घरामध्ये ते खेळू शकत.
बरोबर आहे बरोबर आहे.
छोटे छोटे आपले घर असतात त्याच्यामुळे आणि ते बंद असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या बरोबरीचे मित्र सापडत नाही. किंवा ते मित्र पण मोबाईल वर अस. ह. किंवा टी व् बघत असतात त्याच्यामुळे सुद्धा थोडस म्हणजे त्यांचं जे सामाजिक वातावरण म्हणतो आपण तसं तयार नाही होत नाही का? हा अजून मग. त्या मुलांना कशा कशात रमवलं पाहिजे आपण थोड्या आपण रेसिपी पण शिक. शू शकतो त्यांना
हो हो आपण म्हणतो की आगी आग न वापरता. ज्या छोट्या रेसिपीज असतात तर त लहाान माझा करू शकतो. अस त्याला मी ते शिकवते. कि असं कर आणि ते म्हणजे ते स्वतः बनवता म्हणून ते कस झालं. तरी ते खातातच असे.
बरोबर बरोबर.
त्यांच्यासाठी ती खूप चांगली गोष्ट. मी माझ्या हाताने बनवलेलं आहे आज ब असं मी खाणारच.
बरोबर म्हणजे भेळ तयार करण वगैरे की ज्याला गॅस नाही लागणार गॅस चालू नाही करावा लागणार.
किंवा ब्रेड सडविच आपलंण ज्याला हा काहीतरी अस त्याला आवडेल तस तर ते तस. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण म्हणतो बिझी करून ठेवा त्यांना चित्रकला झालं की तू ग्रीटिंग कार्ड बनव तरी मम्मासाठी बन किंवा प् पणसाठी बोल
हो आणि चित्रकलेतून तर फार छान मुलं तयार होतात कारण त्यांच जे प्रतिभा आहे हे ना ती सुद्धा त्याच्यावर कागदावर उमटते नंतर त्यांच्या त्या रंगावरून आपल्याला कळत की काय यांच्या मनामध्ये चालू आहे डार्क रंग आ म्हणजे काहीतरी हा निराश आहे असं कळत फ्रेश रंग आहे म्हणजे काहीतरी उत्साह वाढलेला आहे कत नाही का आणि त्यांची नि शिक्षण शक्ती पण कळते की हा नेमका काय काढतोय चित्रांमध्ये
बरोबर आहे
शिवाय छोटे छोटे झाडं लावण्याचे उपक्रम पण त्यांना
हो हो दिले पाहिजे बरोबर आहे आणि आजकालच्या मुलांना झाडं म्हणजे कोण त्या कोणतं कशाचं झाड आहे तेच माहि स आपण पाना ओळख तो की अरे हे तुळशीचं झाड आहे किंवा हे अशाचं झाड आहे मग त्यांना मला असं वाट तर नर्सरीत घेऊन जायला पाहिजे कि बाग दाखवा तुम्ही कि वेगवेगळे झाड कसे असत किंवा म त्याला फळं कसे लाग फुलं कशी लागतात त्या सगळ्या गोष्टी पण मह
म्हणजे बऱ्याच मुलांना माहितीच नाही शेंगा खाली येतात म्हणून जमिनीच्या हा तर आपण पण आपल्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये असे प्रयोग केले पाहिजे लावले पाहिजे छोटे छोटे झाड जेणे मुलाना ते वाढवल्या आनंद पण मिळेल आणि शिवाय त्यांना कळेल कि हे किती हळूहळू वाढतं झाड आणि ती मजा त्यांना अनुभवता येईल नाही
बरोबर मी आत्ताच त्याला धणे दिले होते की धणे लाव ब अस ते आपण त्याचे दोन तुकडे करून कि त्याची कोथंबीर नि मग तो रोज जाऊन पाणी देत य आणि बघतोय की आल झाड आलं झाड त्याला ते म्हणजे माहिती पडेन की
बरोबर उत्सुकता लागते हा उत्सुकता तयार होते हा म्हणजे कितीतरी भावना आहेत त्या आपण करू शकतो नाही कता यात त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे नंतर ज्या गोष्टीची भीती वाटत असेल त्या बद्ल बण आहे ते पण आपण करून घेऊ शकतो त्याला ज्याची भीती वाटत असेल किंवा त्याचे काही विचार अस तील वेगवेगळे हि अ याच्या विज्ञानाच्या संदर्भात म्हणा किंवा कोणत्याही विषयात त्याला ज्याच्यामध्ये रुची असेल त्या विषयाचे सुद्धा त्याच्याशी जर गप्पा मारल्या तर आपल्याला कळतं की ह्याला किती माहिती आहे हविषयी आपल्याला त्याला पुस्तकं पण आणता येतील म्हणजे पुस्तकं पण वाचण्याची सवय गेली आहे मुलांची आता
हो हो
हा मोबाईलमध्येच इतक्या गोष्टी मिळतात त्याला कि त्याला पुस्तक साधं वाटायला लागत हो आणि हे रंगीबेरंगी असत ना मोबाईलमध्येध्ये आणि हल हलते चित्र असते त्याात सगळे
बरबर
त्यामुळे त्याच्या तरी जास्त आकर्षण मुलांच होत असतं. हो ना. म अजून काय करता ईल आप ल्याला मुलांसाठी
आणखीन मैदानी खेळ, की जसं क्रिकेट झालं किंवा आपलं हो स्विमिंग झालं पोहण्याचं आ पण करू शकतो किंवा अ हां जेपण आपण म्हणतो की, जितकं खेळ मल्ल खांब झालं की तुम्हीही शोध राला हलचाल पण पाहिजे. योगा तर असं सांगून करणार नाहीत कमीत कमी क्लासला जाऊन तरी तो
हो ना. हो ना. आणि ते कसं हो शिस्त पण लागते त्यांना आणि सवय पण होते एकवीस दिवसाची सवय म्हणतो ना आपण तर तसं एकवीस दिवस त्याने कोणतीही गोष्ट केली, तर त्याची सवय होते.
बरोब
म्हणून मग ती सवय जी आहे, ती पुढे त्याला आयुष्यामध्ये कामी येते. नाही का, मोठा झाल्यावर सुद्धा आणि आपल्याला तेच पाहिजे असतं ना आणि मग त्यांचे विचारपण भरकटत नाही, नाही का? तर तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. आणि आपण आता मुलांच्या हो मुलांकडे लक्ष देऊया. आपणपण लक्ष देऊया. धन्यवाद.